हॅलो
काय चाललंय दिवाळी कुठपर्यंत आल्या
हो चाललंय की ग तुझं काय चालय बरी आहेस का तू आणि दिवाळीला तू आम आमच्याकडे यायचं आहेस काय
हो आता आमच्या तर घरी दिवाळीची साफसफाई चालू आहे बघ
हो ग माझं पण पडलंय भरपूर माझं पण खूप पडलंय मला पण अजून साफसफाई म्हणजे मी सुरुवात केली तशी म्हणजे एक दोन थोडस थोडसं राहिल बाकी सगळ झालंय आणि अजून परत ते बाई अजून सामान भरायचंय मला आणि अ अजून करायचंय दिवाळीच अजून कपडे वगैरे अजून भरपूर काही आहे ग तुझं कुठपर्यंत आलंय
काय नाही बग आता पण आम्ही साफसफाई काढल्या आता अजून शॉपिंग करायचे घरातला बाजार भरायचाय दिवाळीचा डेकोरेशनचा तुला तर माहिती आहे दिवाळीला तर किती काम असतात आपल्याकडं आणि बाकी आम्ही घरातलं मोठ मोठ कपडे मण धुऊून टाकलेत सगळे फक्त साफसफाईच काढल्या वरच किचन वगैरे स्वच्छ करायच घराचं जरा डीप क्लनिंग चालू आहे मग म्हटलं अजून तरी भरपूर काम आहे अगं तुझं आवरत आलं वाटत
हो भरपूर म्हणजे एक तर आधी गरज दिवाळी आली म्हटलं ना कि उत्साह काय सांगायलाच नको
आणि दिवाळी गेली म्हणलं ना ती म्हणतात बघ आली आली दिवाळी आणि जाताना गेली दिवाळ काढून ते त्यानुसार आहे पैसा इतका पण आपल्या वर्षाचा इतका मोठा सण आहे म्हणल्यावर तेवढं तर म्हणजे ज म्हणजे
हो ते तर आहे तेवढं करायलाच पाहिजे
दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे आणि तो आपण खूप मोठ्यान साजरा करतो
हम् हो बाई म्हणजे किती मोठा बघ की साफ सफाई ई पासून फराळाची तयारी पासून ते कपडे खरे दी नंतर फटाके
आपल्या महिला तर किती काम असत वहिलीस ना दिवाळीचा घरा बनवायच्या मिठाई बनवाय
आणि ते तुला सांगते तेव्हाचताना तर का नाही आणि तो तो फराळाचा सुगंध एकीकडे आणि तो तेलाचा वास एकीकडे पण कसय ते दिवाळीच्या सणामध्ये हे पदार्थ करण्यात म्हणजे एवढंही होत त्यामुळे त्या वासाच एवढं काय वाटत नाही तेलाच्या वासाचं.
पण ते आवडी ना तेवढे पदार्थ खा ले पण जातात घरात. पण आपण ते डब्यात पाहुण्यांना घेऊन जाते भेट ला आल्यावर ते पण भर
हम्म आणि पोर आणि मुलं पण कंदील करण्यात आणि मग्न राहतात. कंदील पण आम्ही तो हं आम्ही जास्त करून बघ आम्ही म्हणजे मुलंच करतात कंदिल.
हम्म
तर फक्त एक च मोठा तेवढा आणते. बाकी जे छोटे छोटे कंदील ती मुलंच खूप छान करत
आम्ही घरातली सगळी बसून कंदील बनवतो. म्हणजे मुलांना पण तेवढी ऍक्टिव्हटी होईल आणि आम्ही पण मदत करतो आणि त्यानिमित्तानं फॅमिली पण एकत्र येते आणि मज्जा करतो. ग आम्ही आमचा हिकडं असं आहे.
मुलं असल्यानंतर कसं त्यांना जरा उत्साह मग त्यामुळ ते छोटे छोटे कंदील करतात हा आणि ते पण त्या वगैरे पण बनवतात.
हो घरी बनवतो. पणत्या त्या आमच्यात पण घरीच बनवतात. आणि त्या तुला खरच म्हणजे जुन्या राहिलेल्या पंणत्या भरपूर होत्या अ ग आणि दिवाळी तुला तर माहित आहे किवाय दिवाळी.
हो हो दिवाळीला कस. सगळ दिव्याची झगमगाट रोष्ट नाही केली ना किती म्हणजे. आणि ते बघणं म्हणजे किती छान वाटतं, ना सगळ्यांच्या घरात बोडे म्हणजे, असे सगळे दिवे लाइटिंग. दिव्यांचे सगळे. रोशनाई किती छान वाटतय ते.
हो हो हो आणि आम्ही गेल्या वेळेस तुला सांगते की, ऐक गेल्या वेळेस आम्ही पणत्या खूप आणलेल्या, मग आता ह्या वेळेस काय म्हणलं, त्याला पेंट करा त्याला छान रिन्युनेशन नवीन त्याला त्याच आपण वापरूया, कशा उगाच. का फेकायचा बरं.
फेकायचं आणि काय होतंय त्याला. आणि आपण काय ते सगळ्या वा परत थोड्या फार त्यातला वापरतो, एवढ वापरतोय.
हो.
त्या नवीन नवीन सारख्याच झाल्या.
हो ते पण आहेच, पण पण दिवे जितके लावशील ना तितकं भारी वाटते, आणि मु माझी तर तुला सांगते दिवाळी विषयी दिवाळी दिवशी किंवा लक्ष्मीपूना दिव दिवशी अगं इतकी इतक आणि इतकी गडबड होते. तुला सांगायं इकडे दिवाळीला पूजामांडणीची ची तिकडे दिवे लावायचे, दिवे लावायचे पूजा मांडायची. फटाके मन घरातल्यांना फराळ. संध्याकाळी इतका फरार करून आणि.
हो लक्ष्मी पूजा आणि कि ती आणि लागोपाट असतात गत. ते अभ्यंग स्नान ते अ अधिकार धन. त्रयोदशी. हो होते ते धण वगैरे पुस्तात.
हो आणि आमच्या इकडे झाडू पण पुजतात, अगं धन धनत्रयोदशीला आ ती पूजा केली जाते कुबेराची.
हो हो हो नंतर तुला सांगते, ते गायला पण गायच पूजन केलं जात. तच आणि तुला सांगते नंतर अ. लक्ष्मी पूजन.
हो.
परत अ पहिली आंघोळ.
पहिल्या बस मजी तुम्हाला गडबड अस त्या म्हणायचं आणि काय त्या मोती साबणाचा वास आ हा
हम्म आणि ते उठणं लावून अंघोळ अंघोळ करायच कस हे त्या त्या सणाला ते ते महत्व आहे ते त्या त्या वेळेला ते केल जात. इतर वेळेला तू आणायला गेलीस. स्वतः ते तीळ अजिबात मिळत नाही ग.
होय
हम्म बघतो. पण समजा आपल्याला आता जरी लावायच अस. उठन म्हणा मग ना आपटे मिळत नयाने ती मजा पण नसते जे सणाला जे मजा असते ते लावण्यात किंवा वा वापरण्यात ती मजा आता येत नाही.
येत नाही
हम्म त्याच्यामुळ ते आणि... म्हणजे धनत्रयोदशीच कसं आहे. सुजल्यावर ते धणं वगैरे पूजतात आणि उदबत्ती वगैरे सगळा घमघमट आणि रांगोळी वगैरे काढायच ते राहिलच. ओके.
रांगोळी वगैरे... अगं किती सकाळी एक रांगोळी संध्याकाळी एक रांगोळी.
एकच रांगोळी ठेवली. रोज म्हणजे धनत्रयोदशीला वेगळी रांगोळी.. नंतर लक्ष्मीपूजनला वेगळी रांगोळी म्हणजे एक प्रकारे ते दिवाळी होय. प्रेम वेगवेगळ्या रांंगोळ्या रोज एक नवीन रोज एक नवीन
आणि कपडे दिवाळी दिवशी आपण घालतो भाऊबीजेला तर काय नुसता दंगा घरी तर इतके पावणे असतात परत भाऊबी म्हणे कस बक्की भावा बहिणी च दोनच सण असतात ते का
रक्षाबंधन आणि भाऊबीज रक्षाबंधनला कस कसाय आपण जातो ना भावाकडे आणि हा आणि भाऊ बिजायला भाऊ येतो आणि आपल्याला गिफ्ट पण मिळते हे पण
ते माझा तर आपण आतुर त्याच गोष्टीसाठीच असतो की आपल्याला गिफ्ट ह्या वेळेस काय मिळणार आहे?
हम्म हम. ते पण आहे. आणि फट फटाके व वगैरे किती आम्ही तर लय उडवतो बाई. म्हणजे पोरं आहेत त्यामूळ ते भरपूर फटाके पण काय आवाज येतो ग बाई.
आमच्याकड मुलांना बघ आम्ही पण फटाके उडवत होतो आधी पण आता आम्ही इको फ्रेंडली फटाके दिवाळी साजरी करायची ठरवलिया म्हणजे फटाके जास्त उडवल्या मुळे तुला ध्वनी प्रदूषण आणि तुला हवा प्रदूषण होत
कोण ना कोण ना
सवय लावली की आपन ह्या वेळीची दिवाळी इको फ्रेंडली बनवायची.
हो हो तेच बरं ग कारण काय होतंय हे फटाक्याच्या आवाजानी कसं पेशंट वगैरे असत तर त्यांना त्रास होतो. ते किंवा म्हातारी माणसांना त्रास होतो. आणि प्रदूषण किती होतय ते धुराचं म्हणा आणि एखादं आणि हे पण असते ना म्हणजे पोर क फटाके लावताना किती काळजी घ्यायला लागते भाज हा भाजण बीजण म्हणा फार म्हणजे, त्यासाठी आम्ही पण तेच ठरवलंय.
हो.
हम् तेच बरं पडते आपलं उगच लक्ष ठेवायला पण नको आणि आम्ही सगळ्यांना पण तेच सांगणार आहे इको फ्रेंडलीच म्हणजे साजरीे करा दिवाळी. प्रदूषण नको. आणि ते कस श्वास साचा पण त्रास होतो त्यानी आणि फार घाण वास आणि ते कसं बनवतात आपल्याला काय माहिती आहे का त्यातलं. अ एक प्रकारे द असते ना त्या फटाक्यामध्ये.
हा हा हा हो अगं खरंच तर म्हणून आम्ही इको फ्रेंडलीच बनवायच ठरवलय आणि आम्ही प्लॅस्टिक मुक्त म्हण किंवा आता आ बाजारात जर म्हणून आम्ही प्लास्टिकच्या पिशाव्या आणत नाही किंवा प्लास्टिकच्या पिशव्या काहीही सामान
माझं काय म्हणण आहे फटाके आणि ह्याच्यापेक्षा
घरी येऊन कापडी पिशवी देेतो. बग आम्ही बाजारला.
होय. आणि माझं काय म्हणणं आहे. का हे म्हणजे दिवाळीचा सण काय हे अस प्रदूषण वगैरे करण आहे का. दिवाळीचा सण कसा. म्हणजे दिव्यांचा सण आहे अंधारावर प्रकाशाचा उजेड. त्याच्यासाठी साजरीे करतो ना आपण म्हणजे अंधार दूर होऊन. जेड दिव्यांच्या प्रकाशन सगळं जग म्हणजे सगळं असं- थोडक्यात म्हणजे काय अज्ञानाच म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा म्हणजे हे प्रभाव. यासाठी आपण अ- हे
दिवाळीस छान साजरी करतो आता हे दिवाळीला आम्ही पण येतो आणि तुम्ही पण या आमच्या घरी खास- फराळासाठी
हो तू पण नक्की यायचं. आहेस तू आधी म्हणजे दिवाळीला
हो
तू नक्की यायच आहेस आमच्याकड सुद्धा
हो हो नक्की ये तुझ्या
मजा करू आप. पण नक्की ये चालतंय हो बाई चल चाल. ते हो ठेव ठेव.
बाय